हॅलो
हॅलो हा येतो आवाज नमस्कार. हा
बोला काय म्हणता झाली जेवणं?
हो जेवण झाल जेवण झाल आत आत्ताच बसले मी अंगणवाडीत ये ना त्याच्यामुळे अजून शाळेतच बसलीये.
हो का बर दोन दोन गोष्टी हँडल करत्या दोन दोन कस म्हणता येईल तीन तीन गोष्टी हँडल करताय घर बी अंगणवाडी बी अन हो जॉब बी अजून वर्क फ्रॉम होम कुठ कुठं करणार.
म आता काय करता कराव लागत ना तशी सवय झालीये फिरायची आम्हाला अंगणवाडीच्या याच्यामूळ खूप फिराव लागत त्यामुळे सगळच ऍडजस्ट होतं आमचं सकाळी लवकर आवरून यायचं अन परत
चांगलंय चांगलंय काहीतरी करणं गरजेचं ये ज्यांना भेटत नाही त्यांची कंडिशन खूप गरजे तर आम्ही आता घरीच ये तर आम्हाला वाटत काही करावं असं
करावा हो ते तर आहेच अन करण गरजेचेच आहे हल्लीच्या काळात
नाही नाही जॉब आता रस्त्यावर पडलेले नाहीत ना किती काही वेल एज्युकेटेड ये आता मी माझे वेल एज्युकेटेड ये, तरी जॉब नाही.
हो ना तेच ना नाही नाही तस आमच शिक्षण नाही झालेल आम्ही नववी शिकूनच घरी बसलो होतो तरी पण लागून गेला. त्याच्यानंतर आम्ही शिक्षण केलं हो. हो का छान शिक्षण ये मग नाही मी नंतर केलं मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्या नंतर मग मी दोन हजार बावीस ला लागला हो. मग म्हणजे पुढच म्हणजे मी आधी अठरा वर्ष मदतनीस मधून काम केलंय. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं मग मला आत्ता दोन वर्ष झाले प्रमोशन झालं माझं
अरे बापरे!
हो.
आम्हाला आम्ही विचार केला की अंगणवाडीत फॉर्म भरू पण आता एवढे रूल लावून दिलेले हे असंच पाहिजे आणि तेच पाहिजे. जे लागून गेले ते लागून गेले बाई आत्ता काही खरं नाही दिसत.
आणि त्याच्यामध्ये म आता पुढचं एक चान्स सुपरवायजर च घेऊ म्हंटलं. दोनशे मार्काचा पेपर राहतो लागला चान्स तर लागेल.
होऊन जाईल असा तुम्हाला योगायोग येऊन गेला. आता बघा ना मी प्रयत्न करून मला काही नाही. सुपरवायझर चा बी पेपर देऊन इतके इतके अटी आहेत ना काहीच होत नाही कुठेच
हो हो खूप आटी ये ओ
हां हां हां
आणि ते कसं ये आमचं कामाचं सर ये.
बोला ना
कामाच भाग ये ना त्याच्यामुळे ते आता पे पर द्यायला काय कारण आमची एक कार्यकर्ती झालीये सुपरवायजर आता
हा हा हा
हो त्याच्यातून मग मग आपल्या कामाचा भाग राहत ते मग आपल्याला प्रश्नाचे उत्तर येऊन जातात ते असं
तुमचं रुटींग मधला भाग ये म्हणून तुम्हाला असतं.
त्याच्यामुळे मग आस जेवण झालं का तुमचं. हॅलो आवाज बंद झाला का ताई. हॅलो येतो का आवाज ताई हॅलो हॅलो रेंजचा प्रॉब्लेम आहे. वाटत तुम्हाला. हॅलो. हॅलो अ रेंजचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. रेंचाच प्रॉब्लेम आहे वाटतं बरं का ताई
नाही नाही तो वॉशरूमला गेला ना तिकडून थोडासा प्रॉब्लेम आला होता ना. त्याला हा त्याच्या साठी बाकी काय म्हणता.
बाकी काय नाही बाकी मजेत हाय. तुमचं काय
काय केला स्वयपाक आज
आज काय गवारची भाजी केली होती. गवारची भाजी केली होती. हम सकाळी लवकर यावं लागतं. मग आवरून घ्यायचं. हम आता रेसिपी हो रेसिपी काय बाकी रेसिपी तर काय घरीच बनवते मी इडली वगैरे सगळं घरीच बनवते. बनवते मी बाहेरचं कायच मागवत नाही हो सोयाबीन चिली पण घरीच बनवते. वडा रस्सा पण पण घरीच बनवते म्हणजे कस बाहेरच खाण्या पेक्षा घरीच आणि घरी खाल खात वर पोट भरल हो आणि पोटभर खात बाहेर आपण एक दोन पाव खातो घरी आपण चार चार सहा सहा पाव खातो पावभाजी जरी केली
आओ तुम्ही हा विचार करा हॉटेल मध्ये जेवाय गेल्या नंतर आपण जे जेवण मागवतो ती जी भाजी येते ती आपण हे ना घरात एकट्याला सुद्धा पुरत नाही ती भाजी एका जणाला सुद्धा पुरत नाही आणि तीच भाजी बाहेर जातो जाऊन खातो ती चार जण खाऊन सुद्धा उरते म्हणजे काहीतरी वापरल्या शिवाईल थोडी ते आपल्याल पोटात तेवढी पटकन हे होते बघा तुम्ही बाहेर जेवायला बघ गेल्यानंतर हाय ना बाहेर गेल जेवायला गेल्यानंतर हाय ना आपल्याला जेवण आपोप कमी वाटतं आपल्याला ती म्हणजे ती भाजी बघित बघितल्या नंतर ना ती एवढी एवढी भाजी आम्हाला पुरेल का आणि खायला ज बसलना ती भाजी उरते बाहेर ज गेलं तर पुरते विचारत पडतोय माणूस म विषय हाय का
ह वाफाळत आणि असं आपल्याला ज्या वेळेस समोर येत त्या वेळेस बहुतेक एका पुराला असं वाटतं
ह तेच सांगते ना मी आणि जेवायला बसल्या नंतर ती भाजी पडते जशी
हो
आणि बरं चव नसते अस बी नाही चवीचं राहून सुद्धा ती उरते
ऊरते
आपल्या घरी एकादी गोष्टी मध्ये कमी काही राहिलं तरी सुद्धा आपली भाजी कमी पडू
घरीे वापरता आणि आपल्याला असं वाटत खूप चांगलं हाय हो हो
त्याच्यामुळे पोट खूप गच्च भरतं पोट
आओ म हे लॉन्सला वगैरे जेवण राहत बघा आपण लॉन्सला गेल्यावर पण कसं दिवसभर निसत पाणी-पाणी पेतो, एवढं- एवढं खातो पण
हं सोडा तुम्हीं मठ्ठा प्या बरं, मठ्ठा. मठ्ठा पिल्यानंतर किती त्रास होतो.
म आणि आ पाणीच पेतं हा आणि आपण घरचं जेवण असं एकदम पोटभर मस्त आज जेवण छान झालंय, तरी आपल्या त्या जेवणानी त्रास पण होत नाही काही नाही, तरी संध्याकाळी आपल्याला पटकन भुक लागून जाती, लाँनच्या जेवणानी संध्याकाळी सुद्धा भुक लागत नाही.
हो..
हो असं.
आई आता त्रासदायकच ये ते फक्त. आठवड्यातून, महिन्यातून एखादा खाणं चांगलं आहे, पण नेहमी -नेहमीे ना हे लोकं कसे खाता असतील रोज खरंच विशेष ये उलट जीवा जीवाशी खेळताय हे लोकं. खरंच जिवाशी खेळतायतं हे रोज खाणं म्हणजे चांगलं नाही ये ना.
नाही, नाही. खरंच चांगलं नाही. कुठं राहतात? ताई तुम्हीं नाशिक, अच्छा ह.
रोज खाणं चांगलं नाही ना हे असं नेहमी- नेहमी- नेहमी.
आता ते काय काही ना कसं राहता घर... हो
मी पण घरीच करते सगळं, सोयाबीन चिली माझे पोरं असे आहेत ना, काहीही बनवा आता जर मला जर करायचं आहे ब पिझ्झा बनायचं थोडसं खुशी काय म्हटलंस कसुरी मेथी टाका.
हो
थोडासा लाल मसाला टाका, हळद टाका, गरम मसाला टाका, आणि तो पराठा करायचा आणि थोडसं तूप जाड लाटून तुपारासारखा करून द्यायचं आणि चार फोल्ड करून द्यायचे म्हणे पोरवास पुढे ठेवला ना तो सांगतो पिझ्झा आहे मम्मा, मी खाऊ का? पिझ्झा म्हणून खाऊन जातो तो पण, तो खाऊन जातो पिझ्झा म्हणून.
हो.. आणि तेच चांगलं घरचंच खा
हूं... मॅगी जरी मागितली ना, घरच्या शेवाळ्या तिखट- बिकट करून घे मॅगी झाली. ते बी खाऊन जातो. सोयाबीन जशी चिली सांगितली ना, कांद्याची प टमाट्याची प्युरी करायची कांद्याची प्युरी करायची आणि सोयाबीन त्याच्यामध्ये फ्राय करून द्यायची. काही विनिगर वगैरे काहीच नाही ना, ते का काहीच नाही टाकत. ते सेजवान सॉस वगैरे काही टाकत नाही, तरी ते सोयाबीन चिली म्हणून खाऊन जात.
खाऊन जातं पोर, छान लागतं, हो घरच राहतं. आणि घरचं आपण म्हणतो ना ठेचा भाकरी ती खाल्ली तरी मस्त वाटून जाती. तसेच हे पण पदार्थ छानत
तसंच राहते चार दिवस कुठे गावाला जा, पाचव्या दिवशी घरची ओढ लागतेच.
हो.... असं वाटतं बाई कधी आपल्या घरी जाऊन, कधी आपण खाऊ.
बाई आता बघा तुम्हीचं, तुम्हींच विचार करा, आपण कुठे फिरायला जातो, खायला जातो, नाही घरीच आपण सांग तो बाई मला रोजचा स्वयंपाक आहे, रोजचा स्वयंपाक कधी तरी बाहेर खायला भेटायला पाहिजे असं म्हणतो. फिरायला जाऊ, खाऊ, अहो दोन दिवस जरी बाहेर खायला गेलं ना, तरी तिसऱ्या दिवशी घर घ्या जेवणाची आट वण येते नको बाबा मला नाही खायचं घर बाहेरचं मला घरचंच खायचं.
घरचच पाहिजे खरंच असं म्हणजे खर्च जेव
खूप वाटतं बाहेर गेल्यानंतर बाई मला कंटाळा आलाय स्वयंपाकाच पण नाही खाल्ला
हो नाही
जी लेडीज ज अशी काटकसरी असेल ना ति नहीच खाऊ शकत ती काटकसरी लेडीज नई खाऊ शकत
नाही होत आ मी सुद्धा आता कुठ एखाद्या दिवशी मिटिंगला गेली खूप उशीर झाला ना म सात वाजले यायला मग असं वाटलं ना बाई कायतरी घेऊन जाव का ना पोरानला पण नंतर परत विचार येतो नको बाई घरी आला पटकन एकीकडं भात भाजी टाकून द्यायची पटकन पोळ्या कायतरी करून घ्यायचं नाही तर मग खिचडी भात टाकू का आणि भजे काढू क पोरणला चालून जात म ते खिचडी भात आणि भजे
म खिचडी भात तर सगळ्यांकडे फेवरेट हाय तो तर सगळ्यात सोपा उपाय पोडभर बी होत
हो पोटभर होत पटकन पण चालू चालू मध्ये छान वाटत जातं ते खाल्ल्यावर
चालू चालू मध्ये गरम गरम खाल्ल्यानंतर ते चांगलं लागते हे दोन दोन तीन तीन तास दोन दोन तीन तीनशे रुपये द्यायचे एवढंसं घेऊन जायचं त्यात बी तुल वाडू का तुला वाडू का होतं
हो तसंच अवो
अशे खरं चांगलंय काही गोष्टी चांगल्या आहेत पण कधी गवत खाण चांगलंये रोज खाणं नाहीये
नाही नाही रोज खाणं चांगलंच नाहीये शरीरासाठी आता तर या हल्लीच्या जगात नाही राहि
नाही नाही आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियात जशी लोकांनी बंदी लावलेली असते रोज त्या दुकानावरती तेच खायला सँडविच खायला पाणीपुरी खायला काय आणि ते वडापाव खायला अरे रोज कसं शक्य आहे तुमच्याकडन हे खाणं तर मग म्हणूच काही लोक पहिली लोकं शंभर शंभर वर्ष गाठायचे आता चाळीसी बी कंप्लीट करत खरंच जीवावर आले लोकांच ते सुद्धा होत नाही चाळीशी सुद्धा कंप्लीट होत नाही हा विचार कर ना ती ते डायरेक्ट मळ्यातून भाजीपाला उपटून आणायचे अन् डायरेट कडइत भाज्या करायचे
त्या गोष्टी
हू हू खूप घाणेरड काम
हो हे आता हल्ली तर जगातच तसं चाललंय आता हे दहा मिनिटं होत आले आता दोन सेक् कंद राहिले मग मी तुम्हाला कॉल करून घेईल मग माझा तेवढा कॉल रिसिव्ह करा
बर बर हू चालेल दहा मिनटात करते मी करा तुम्ही कॉल हा चालेल हॅलो